हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो भाऊजी आवाज येतोय का.
हा तयार झाला बोला.
अलग आलग हा हा ह काय अलग भाजी खरेदी करून.
भाजी करून का करून आलो हो भाज्यांनीजरला. आणि होय. आता भाज पूर्ण आलो खरेद करून. तर पाव सदा अडग बसलो तो छ त्रप होती बरो म्हणून बर झालती. आणिे कोटती पण नेल होतता माझा मी मिनाला दिले छत तरी. मी घेतली रेनकोट गाठला. हम. आत्ता आला काय?
लोणावल्या मी एकटाच गेलो होतो.
होय. ब दिदी नाही आली?
नाही आली. ती जा म्हटली तर ती म्हणली नाही या म्हणली या जाऊ
होय. काय करतोय त्यांचा मुलगा?
त्यो इंजिनियर नाही वय? तेन आता तिथं मुलगा मुलगी बी. ए. सी. बी एड आहे. होय.
हा.
पुन्या हेजे सा मिरजेजवळ बीसु-बीसु
तिकडची आहे काय मुलगी? हॅलो. हॅलो.
हा. आवाज कट हुतूया. हो मुरगी, नाइ मुलगी मिरजे जवळ ते भीसुर गावत हाय कनी दिल्या.
हा. तितली हाय काय? हा हा.
होय होय. जोरात झाल. लय मोठ झाल लग्न. आयर कुणा आयर वगैर काय कुणाच स्वीकारलं नाही पन लग्न भरपूर मोठं झालं. ती म हा.
ह.
राजकारणात आहे त्यामुळच होते निष्कांतदा होते बरेच होते पुढारे आपला संदीप पण आला हुता. हा.
मोरे भाऊकी सगळी त्यांच्याकड आय.
हो हो हो. हम. दत्ता काय तो दत्त त्त आलता, तो केदार आला होता.
हा-हा-हा-हा.
बऱ्या पैकी होत अन मोट लग्न झालं भरपूर. लय मोठ होत. हम.
हा हा. चाल
सायकल्या आणि हि लावाय जागा नव
नाही त्या इंदिरा पॅलेसला भरपूर जागा आहे. बरं का.
जागा भरपूर हाय तरी ते फुल झाल हुत. एवढी मोठ टी जागा असून फुल झाल होत. मोठ म फुर व्हीलर
होय.
ते सासवडी हेजीच हाय. आ प पुण्याची हाय पुण्याची म होय. अ मोऱ्याबा ची सासवडी पुण्याची हाय.
नाही. ते माहित नव्हतं मला. ते इंजिनियर आहेत. त्यांचं काय शिक्षण झालंय?
आयला, ती काय शिक्षण माहित नाही मला त्या मंडळीचं
हा. पण ती
पण ग ते चांगले आय म मंडळी ला हा मोऱ्या बाजू वय? शिक्षण काय माहत नाही मला काही ते
गॅरेज आहे ना त्यांचं?
काय माहीत नाही मग
नाही गॅ-गॅरेज आहे ना त्यांचं?
हो गॅरेज आहे. गॅरेजवळ त्या आता त्या मुलांन कणी
हा.
सिव्हिल इंजनिअर हाय वाटत. तेन ऑफिस तेन टाकलय. आपकडं ते तिथं चांगली तेचा गाळा हाय क नाय त्यांच्या गाळ्याला त्यांच्या गाळ्या त्यांनी ऑफिस चांगल केल की
हा म ते कन्स्ट्रक्शन मध्ये उतरणार असल मुलगा
कन्स्ट्रक्शन चालू केली असणार हाय त्यांनी हॅलो कन्स्ट्रक्शन चालू केले असतील बांधकाम
त्यावर बपरय कन्स्टकशन चालू केलय म्हटली आणि त्याच्या काय म रस्त्याला हाय वाटत. त्याची पहिलीचं जागा हाय वाटत भरपूर
पहिली जागा आहे त्यांची अगोदर घेतलेल्या प त्यांच्या ह्याच्या जागा आहेत हो त्या
परत त्यांनी सुरवात केले वाटत म्हणती ती अगोदर आम्ही
हा
फ्लॉट घ्यायची सोयी बाकी कोण घेत नव्हत तवा ते घेत होते.
हो ते अगोदरचच हाय त्यांचं हा अगोदर अगोदरच अगोदरच्याच खरेदी आहेत त्या
हो लय ती पा पाचसहा हजार सात हजार सत आठ हजार दहाच्या आता होत्या नय तवा त्यांनी घेतलेल्या आहेत हे जा सहा सात हजार होते तवा घेतल्या त्या जिमीनी त्यांनी
हा हो अगोदर टेकडी जवळ दोनशे तीनशे रुपये गुंट्यांना मिळत होत. ते शिर्षीकर बापू त्यावेेळी इथं आल्यात एकोणीसशे ब्याऐंशी साली
म
ब्यांऐशी ला येऊन त्यांनी चालू केलं इथं
हम्म हम्म म
आणि शिर्शी शिर्शी सारख्या गावात न आत न येऊन त्यांनी इथं स्वतःचा जम बसवलाय.
होय ज शेती पण इकडेच घेतली वाटतं का तिकड हाय
शेती गावाकड पण हाय आणि इथं पण हाय जवळ इथं ना
हा
मला वाटते सतराअठरा एकर जमीन हाय.
अरे बाप रें! घेतले.
मी एकदा घरी गेलेलो त्यां च्या मला सांगत होते म्हटलं एवढ आहे म्हटलं इथं आणि अ घर तर एकदम साधा हाय एकदम साधं
ह घर बघितलंय मी इथल्या
हो आणि हा इकडचाचं बांधलं काय मी ज जाऊन त्यांच्याकडं सा सत आठ वर्ष होऊन गेली असतील.
हा मग आता की या दोन तीन वर्षात प बांधले दोन वर्षाच्या आधी दोन वर्ष पण नसतील झाले आता बा
होय टेकडी जवळचा भाग हाय ना तो सगळ्या त्यांनी वसवलाय बरं का
खरं व्हयकून नुस आलाय व्हय
हो सगळं सगळं त्यांनी अ केले सुरुवात केली ती त्यांनी त्यांनी आणि त्यांच्यानंतर ते एस आर पाटील सर
एस आर पाटील.
हा विहा ते नाय का हॉटेल मल्हार अ त्यांनी त्यांनी चालू केलं ते सगळ पण चांगले केले त्यावेळी ते नं हं हा त्यावेळी कसं हिकडं यायला लोक नको म्हणायचं ना
हूं हूं हूं आता ते आता तिकडेच मागतेत मग
हो आता तिकडच मागत आता
होय होय होय तो इर्या चांगला झाला इकडला
त्या आधार समोर मी पर्वा चौकशी केली आधार हॉस्पिटल आहे का त्याच्यासमोर किती सांगत असतील आता काय दर काढलं असल आधार हॉस्पिटल जवळ पस्तीस लाख रुपयेन काढलाय नाही नाही पस्तीस लाखानं
ल राऊ
तिथं आता कसं आहे तिथं व्यवसाय चालणार आता
व्यवसाय चांगला चांगला तेॉ धवाके चार पाजले तिकडे चांगले चांगले
हो दुकान
् अ तेच आपण ग्याला तुमच्या त्या डॉक्टरांच त्या
कुठले हो
तेवडाक्
ते हा नाही ते हा हा त्यांचं कितीने गेलं माहिितय का चार गुंट जमीन होती चार गुंट एक तेतीस ला गेले
एक
हॅलो हॅलो
तस लाख टू
हां
म किती पैसा मिळाला तने घेतला असल पाच पन्नासला त्यांनी पाच पान् असलाच घेतला असेल सगळं मिळून
त्यांनी किती घेतले माहितीय का चव्वेचाळीस हजारला घेतलेले
अ गोटा ख
च्वे चव्वेचाळीस अकरा हजार गुंटा
हा स हा मग बघा म चिकीची एक कुटकी आली
हा एकोणीसशे एक्याण्नव साली घेतल होतं बघा
हे कोच केले अकरा को
हो हा आणि कस त्यावेळी अ तुम्हाला सांगू का ए्याण्व साली
माणस ते त्या वेळेला त्याच्या पै होत नाही ती झाली ती चांगली मोठी
ते झालं आणिध काय झालं त्यांनी धाडस केलं
धाडस केली म्हणे हो बर आपल्यासारखी धाडस कोण करतवतो होम स उलाट म्हणाय ततीस स्टॅ्पला घेतता का जेवन स्टम्पला घेतताय पण आम्हीटलं कशाला तिकडे कोण जाते
हा त्यावेळी त्यात ते हा जगताप सर पण शिकवायचे ना गणित त्यांनी तिथे घेत नाही का कॉर्नरला या सर् पंप समोर
आम जागाय ते घेतताय का तर त्या म्ह ज काशाला आहे तिकडे काय कोण जात ते काय काम आहे हाथ भरपूर आहे बाजार ना आता बघितलं का कसं आहे
हो ते गाळं काढलेलं बघितलं ते तुम हेच आहे ना
हो ते आमच्या शहजातच आहे की आम्हाला त पाऊ
आहे का त्याने किती किती गाळे काढल्या तर बघितलं का
सा ती त्यांचच जाय क घर
त्यांचच आहे हा हा हा गाळी काढून सगळं भाड्यात दिलंय
होय होय मग ग किती काय आहे तुम्हाला दहा बारा काळा असतील जास्त हो तेथवढ असतील त्याची किरण पण आहे तिथं
होय
गिरीश सलीच जोरात चालतयऽ
म्हणजे ते ज,, कसं दूर, ऽ दूरदृष्टी
दुरदृष्ट, दुर्दृष्ट व्हय. तिथं बसून, बसून एवलेडी सुद्धा माहिती नाही, मानसासनि तीन मधील एक दोगा सनी चुना लावून घेटलीती जमणी नि एवढ, एवढ सुद्धा.
होय, नाही आणि अ.. म्हणजे कसं त्या, लोकांना कळालं ओ भविष्यात हे हाय, तिथं आता शाळा बिळा सगळं जवळ हाय तिथनं. शाळाजवळं हाय, तुम्ही रात्रीच कधी पण या, तुम्हाला रिक्षा मिळणार, भाजीपाला वगैरे सगळं जवळ हाय तिथं. कधी पण तुम्हाला
का नाही लई मोठी झाली राव ते आता ती पोर सुद्धा चांगली सुरायला लागली तिथं.
डॉक्टर आहे ना त्यांचं एक पोर्ग?
कसलं गाळ काढत, आणि ते कुठलं तरी भूमापूर्व काय होतं तिथ वरच भाड्या दिल्या आणि.
हो,, ते पण भाड्यात दिलय, बरोबर, बरोबर हो तिथे ऑफीस होतं बघितलं होतं मी.
गिरण, गुरीणीचा जागा पण मोठा हाय, गाळे सत- आठ हायती.
होय,
हम्, चांगलं केलय त्यांनी लोकांनी बसवलंय.
क्लासला जाऊन आली काय? क्लासला क्लासला जाऊन आ का?
नाही, गिली नाही. नाही गेली ती जातो म्हणली पण नाही गेली, होताक पण गेली नाही.
होय, आज कंटाळा केला काय?
ती म्हणाली मी काय नाही जाणार, पण आज टेस्ट पण होती नाही गेली.
हा हा हा हा काल अभ्यास केलाय आणि आज दांडी मारली व्हय.
आज दांडी मारत्या, आज म्हणतुय नाही मी जाईत म्हनतूय, जात नाही. ते आज काही तर टेस्ट होती वाटत दुपारनंतर, ते टेस्ट ला नाही म्हणली जाणार.
हा, हा, हा कंटाळली असल.
म्हणून नाही गेली. टेस्ट जा म्हंटलं, आज टेस्ट होती त्यामुळे गेली नाही.
होय
तिकडं पाऊस हाय का? सांगलीला.
पाऊस हा पाऊस असला जबरदस्त झालाय पाऊस आष्ट्यापासून पुढे येताना ना, आष्ट्याच्या अलीकडं जबरदस्त पाऊस झालाय. म्हणजे, पुढचं दिसत नव्हतं एवढं, एवढा पाऊस सुरू होता.
अरे बाप रे! कितीला चालू झाला चार वाजता. हम्म इकडे पण ते तर चाल झालं खरं पण ब एवढं नाही व्हय व्हय
हां,
कुठपर्यंत हाय पाऊस?
यात्रा आहे ना तुमच्या इकडची.
होय, होय, आता हाय की, बेंदुर झाला की नवव्या दिवशी, बेंदुर झाला की नवव्या दिवशी.
आता बेंदूर सत्तावीस तारखेला आहे.
हो, मग सत्तावीस नंतर नव्वा दिवस पोळ्या असत्याता, अन दहाव्या दिवशी मटण असतय.
हा, हा, हा
नव्या दिवशी पोळ्या दहाव्या दिवशी मटण. होय दोन दिवस यात्रा हाय होय, चार तारीख ईत्या काय?
बहुतेक चार तारीख ईत्या.
हा हा बरं बरं चालतय बाकी काय?
राजेश्वरीच्या गावच्या यात्रेला येणार आम्ही
हय हम हा मी आता उर आलोय हा मी तर उर आलोय खाली तिला खाली गेला सांगतो क तिला
तिला करतोय फोन मी
हा थोडा चलते
आता हा तिला फोन करतो थोडा मी लगेच
ओके चालतंय ठीक आहे
जेवायच्या अगोदर करतो फोन तिला आता आता लगेच करतो तिला चाल चालत ठेवक म